बोला ना. हॅलो
हॅलो तुमच्यासोबत थोडंस तुम्ही बोल चला होतात. आहावर तर आपण
हो हो कशाबद्दल, टॉपिक काय म्हंटलं ऐकु दे.
सन फेस्टिवल फेस्टिवल सण वेगवेगळे विविध सण आनंद घेऊन सण
का
तुमचा थोडासा आवाज कट होतोय.
ओके बघा आता येतोय क्लिअर. हॅलो हा तर सांगायच झालं तर अ मानवाच्या जीवनामध्ये विविध सण साजरे केले जातात. जसे की ओळीने केेलं तर म्हणजे आता येणारा सण म्हटल्यावर बेंदूर, वटपौर्णिमा, गणेशोत्सव परत दीपावली असते. सगळ्यात मोठा सण दीपावली. आणि पहिल्या वर्षातील मोठा सण येणारा म्हणजे म्हणजे पहिला सण असं म्हणतात की नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याने होते. मकर संक्रांत रक्षाबंधन, नागपंचमी, असे वेगवेगळे सण आपण साजरे करतो. आणि या सणामध्ये असणारे म्हणजे अ काही विशिष्ट संदेश किंवा त्याचा आनंद आपण लुटण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचमध्ये आपल्या घरी येणारे पाहुणे. त्यांच्याबद्दल आपली त्यांच्याबरोबर आपली चाललेली मस्करी. आनंद मस्करी. आनंद, सुखदुःख आपण शेअर देखील करतो. सण हे सुखदुःख सहन करण्यासाठी तसेच आयुष्यातील आनंद वाढवण्यासाठी साजरे केले जातात. असे म्हणता येईल. तर सर्व प्रथम बेंदूरचा घेऊया. तर बेंदूर हा खूप मोठ्याने साजरा होणारा सण असून हा जास्त करून बैलांसाठी साजरा केला जातो. तर का साजरा केला जातो. बैलांसाठी का सण दिला आहे.
आता मी सांगू का? म्हणजे बेंदूर तुम्ही म्हणता ना बैलपोळा आणि बेंदूर बेंदूर बैलांसाठी का साजरा केला जातो.
हो.
तर मला असं वाटत की आता बैलाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातय बघा. तुम्हाला माहितच आहे.
बैल हा पाळीव प्राणी आहे. पण तो शेतकऱ्यांसाठी ना म्हणजे किती मदत करतो. शेतकरी राजा आपल्याला अन्न वगैरे देतो. म्हणजे आपलं पोट शेतकऱ्यामुळे मिळते. आणि आणि तो शेतकऱ्याचा खास मित्र म्हणजे बैल. आणि तो बैल वर्षातून तीनशेचौसष्ठ दिवस हा काम करत असतो. म त्याला एखादया दिवशी तरी एक आराम मिळावा. आणि त्यासाठी अ अ त्यात म्हणजे अ
हा म्हणजे सुट्टी मिळावी. किंवा त्याची मेहनत हा मेहनतीतून एक दिवस त्याला हा एक दिवस त्याला महिन्यातून म्हणजे सॉरी वर्षातून एक दिवस त्याला विश्रांती मिळावी. हा हे देखील म्हणजे तुमचे आणि माझे विचार थोडेफार जुळतातच. म्हणजे मी देखील हेच सांगणार होते की शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. हे वाक्य नाही बोलण होते. पण छान सांगितलं म्हणजे शेतकऱ्याचा मित्र बैल असतो. कारण त्याच्या सुखात किंवा दुःखात तो सामील असतो. म्हणजे पाऊस येऊ दे पीक पिकू द्या आगर न येऊ दे. पण तो पण तो कष्टाने काम करत असतो. शेतकऱ्याबरोबर तो देखील दिवसभर घाम गाळत असतो. शेतकऱ्याची पूर्ण मदत करतो. म त्यासाठी तो बैल पोळा म्हणजे त्याला एक सुट्टी. म्हणून तो सण साजरा करतो. तर सण तो सण कशा पद्धतीने साजरा केला जातो. तर त्याला व्यवस्थितरित्या त्याच्या शिंगाना कलर त्याच्यावर चादर चढवून त्याला वेगवेगळे कलर्स देऊन त्याला शृंगार त्याचा व्यवस्थित आवरून वगैरे मस्त पैकी असा सण तो साजरा केला जातो. तेव्हा त्याला पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे चांगले चांगले खायला देण्यात येते
हो खाद्य पदार्थ तर ते फेमसच आहे पुरणपोळी जे आहे ते म्हणजे फेमस
होय तर त्यानंतर येणार वटपौर्णिमा, वटपौर्णिमा हा स्त्रियांचा सौभाग्यवती स्त्रिया स्त्रियांचा सण आहे असं म्हणत आहे कारण वटपौर्णिमा हा सावित्रीने केलेला होता. म्हणजे असं म्हंटलं जात. की त्या वडाच्या झाडाखाली अ म्हणजे सावित्रीच्या पतीचे म्हणजे तिच्या पतीचे पतीचे म्हणजे तिला सात जन्म हाच पती मिळावा तिला वरदान वरदान दिलं होत. त्यासाठी स्त्रिया असं बोलतात. की त्याला सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी उपवास
तुम्हाला अजून एक मॅम म्हणजे या रिलेटेड एक तुम्हाला मी कथा सांगू का तुम्ही आता वटपौर्णिमेचा विषय काढलाच आहात तर
हो हो सांगा ना
म्हणजे वटपौर्णिमेला स्त्रियांच का फेऱ्या माराव्या हे ते आस आपल्याला तर प्रश्न पडतातच बरोबर ना तर मग तुम्हाला माहित आहे का म्हणजे एकेकाळी दोन तीन वर्षापूर्वी माझी एक मैत्रीण होती आक्षरशा तुम्हाला पटणार नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी ना म्हणजे. तिची फर्स्ट ओटी वटपौर्णिमा होती त्या दिवशी अ स्त्रियांच का फेऱ्या मारायचं म्हणून तिच्या नवऱ्यानी देखील तिच्यासोबत वटपौर्णिमेला सात फेऱ्या घेतल्या होत
अरे वा हा म्हणजे छान म्हणजे त्यानी संस्कृती सोडून म्हणजे बायकोसाठी त्याग म्हणजे तीच फक्त उपवास का धरावी तिने फक्त सात जन्मी आपल्याला का मागाव आम्ही द देखील मागू शकतो आम्हाला देखील ही बायको म्हणजे छान विचार किंवा छान विचार करून सकारात्मक आणि पूर्ण देशाला एक नवीन संदा संदेश द एखा विविध विचार देत त्यां छान प्रकारे प्रेरित केलं आणि खूप छान अशी म्हणजे माहिती दिली किंवा छान वाटलं की हे ऐकून तुमची फ्रेंड म्हणजे तुमच्या फ्रेंडना इतका छान म्हणजे अ नवरा म्हणा किंवा हसबेंड म्हणा खूप छान भेटला की त्या ते पूर्ण हट्ट पुरवतात त्यातूनच आपल्याला दिसून येतं की त्यांची वट पौर्णिमा हा सण किती छान आणि मोठ मोठ्या प्रमाणात आणि आनंदात साजरा झाला असावा
हो म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की तिनं म्हणजे त्यांनी एकच वर्ष हा सण त साजरा केला म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी पण अस नाही ल त्यांच्या ल च पाच वर्ष झाली आणि ते चार पाच वर्ष सलग दोघे जण मिळून कोणालाही न ला पस करात वटपौर्णिमेला दोघ जण मिळून सा फे घात म्हण जन्मोजन्मी हीित अर्भांगिनी आणि हात नवरा एकमेकांना मिळो अशी त्यांची इच्छा असते
अगदी छान अगदी छान बोलात छान म्हणजे वाटलं की प्रत्येक जन्मी म्ह एकच एकदाच उपवास करत नसून ती प्रत्येक वर्षी प्रत्ये सण एकमेकांना समजून किंवा मिळून विसरून आनंदाने साजरा करतात छान वाटत त्यानंतर आपण विचार केला असता येतो गणेश उत्सव तर गणेशोत्स मधल्यावर तो बापांचा आवडता आणि खाणारा म्हणजे खायला वेगवेगळे पदार्थ खायला येणार असं नाह जसं की मोदक असू दे खीर असू दे म खीरखा असू देकिंवा घव्हा जास्त प्रमाणात बापांना दिली त्या ती गणपती बाप्पांना हा तर तांदळाची देखी म्हणजे जास्त प्रहात नसते पण खीर खीर असू शकते नैवेद्य असू शकतो ते परतन गौरी आल्यानंतर काय ते सॉरी कोबरी आल्यानंतर भाजी बाकरीचा नैवेद्य असे वेगवेगळे नैवेद्य आपल्याला खायला म्हणजे नैवेद्य हा देव खात नसून फक्त आपण देवाचं नाव पुुढं करतो मानवच खातो पण छान त्यांच्यामुळे खूप छान खायला मिळत म्हणजे सण आल्यानंतर खूप आनंद देखील होतो आता ग गणपती बाप्पा येणार म्हट पावसाची ऊल झाल्यास आपल्याला आठवण येते की अे गणपती बाप्पा येणार च्या आगमनाची सुरुवात झालेली आहे अस म्हणतात कि पाऊस हा त्यांच्या आगमनाची सुरुवात आहे असं म्हणतात मग बाप्पांचं डेकोरेशन करायचं त्यांच त्यासाठी दुर्वा हराळ्या वगैरे आणायची फुलं आणायची त्यांना मस्तपैकी स परत रोज सकाळ संध्याकाची आरती कडरते असू दे किंवा संध्याकाळ ते असू दे सायंकाळची आरती मग तो मिळणारा प्रसाद त्यासाठी तिची धडपड बघ
आणि आधी तुम्हाला अ तुम्हाला माहित आहे का काणी कााही ठिकाणी दीड दिवसाचा देखील गणपती असतो
नाही हे नव्हतं माहित मला असं माहित आहे की घरी पाच दिवसाचा गणपती असतो आणि मंडळा मध्ये नऊ दिवस किंवा अकरा दिवस गणपती बसवतात
नाही मॅम ऍक्च्युली ना एक एक ठिकाणी म्हणजे आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी दीड गपती असत आणि त्या दीड दिवसाच्या गणपती सा लोक किती दिवस म्हणजे बाप्पाची वा बघतात नव्या्णव दिवस जे शंभर दिवस जाते
होईल ते जितका आनंद होत नाही तितका पाच दिवसामध्ये आता आपण बघतो की पाच दिवसां नर जरी बाप् लले तर आपल्याला किती दुःख होत लहान मुले तर रडायला लागतात की बापा मग त्यांची आपण समजूत काढतो कि ग गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येतील लवकर येतील आपण त्याची वाट म्हणजे जातानाच आपण विसर्जन करताना आपण आठ वर्षांची वाट बघतो आणि आपल्यासद्धा डोळ्यातून नकळत पाणी येतं म्हणजे लहान मुलं तर मुलं तर आपण देखील कितीही मोठे झालो कितीही तरुण झालो तरी देखील आपल्या डोळ्यातून म्हणजे पाणी येतं किंवा बापांच्या आपल्या असलेले प्रेम त्यांनी आपल्याला केले किंवा ते आल्यानंतर इतकं म्हणजे पूर्ण वातावरणच बदलून जातं म्हणजे आपल्या घर भरल्यासारखं होत ते गौरी वेळेचं नटणं गणपती वेळेसची सकाळ संध्याकाळची आरती हे सगळं आपल्याला ते गेल्यानंतर रिकाम रिकाम घर वगैरे काम वात असं शांतता घरात पसरते त्यावेची ती गाणी म्हणजे आता गणपतीची गाणी कि लावतात ना
हो बरोबर
तर ते सगळं संपुष्टात येतं तर असे वेगवेगळे सण आहेत जे आपल्या दिवाळी असू दे मकर संक्रांत वेगळा सणेत अ वेगळा संदेश घेऊन येतात आता दिवाळी म्हटल्यानंतर दिवाळी अंधार दूर होण्या आणि प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे म संक्रां म्हटल्यानंतर असं म्हणतात की तीळ आणि गुळ हे खावं कारण मकर संक्रांतीने अगोदर हिवाळा चालू असतो आणि म संक्रांतीमध्ये काळे कपडे घालतात कारण का ऊन शोून घ्या आपल्याला थंडी न लाग थोडऊन व्हा यासाठी आपल्या शरीात उष्ण निर्माण व्हा म्हणून आपण तीळ आणि गूळ प्लस करून वाटतो त्याचप्रमाणे सोन देखील वाटतो सोन्या म्हणतो तिळगुळ देखील येतो म्हणजे वेगवेगळे सण आहेत हा तिळगुळाचा सोन्याचा दसऱ्या वेळे म्हणे वेगवेगळे सण आपण वेगगळ्या पद्धतीने साजरे करतो गुढीपाडवा हा वर्षात पहिला सण असून त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद केला जातो पुरणपोळी म्हणजे हे एक गोड पदार्थ आहे किंवा कोणाच्या घरी गुलाबजामन कोणाच्या घरी जिलेबी असे पदार्थ केले जातात खाल्ले जातात पुरणपोळी सोबत पंच पकवान असत आणि त्याचबरोबर एखा्या पुरणपोळी सोबत मिळत कडुिंबाचा पालाे बाला दरवर्षी आमचे वडील मला देतात पाला खोबर वगैरे चेचून दिलं जात तर कडू आणि गोड हा सण असा सेलिब्रेट केला जातो म्हणजे आपल्यात वर्षभर कडू आणि गोड पचवण्याची शक्ती असायला पाहिजे तर खूप छान वाटलं तुमच्या सोबत सगळबद्दल बोलून खूप छान डिस्कशन केल आपण
हो
ओके मी ठेवेन
हो बाय बाय